हॅलो. हा, जेवला काय? हा येतोय की, जेवला?
बोल की.
हॅलो.
बोला की.
जेवला काय?
होय झालं बघा जेवण झालं आज गावचा बाजार असतोय आ. च्या जरा बाजारला जाऊन आलो.
हा हा, बाजार असतोय काय?
हा बाजार अस
हा हा.
तुम्ही काय बाजारला वगैरे जात नाही वाटत?
नाही आमच्या घरचे करतात त्याच्यामुळे नाही जात.
हा हा.
घरचे घर, होय आवरलं की उन्हाळी वाळवन वै गरे काय केला का नाही?
अजून काय आत्ता चालू आहे बघा आता पाडवा झाला. आता सुरुवात करायची एकेकाला, कुठल्या रेसिपी वगैरे असल्या सोप्या तर सांगा की?
अ रेसिपी आम्ही काय बटाट्याचे वेफर्स किस वगैरे पाडलाय बटाट्याचा उप उपासासाठी.
किस च कस असतंय जरा सांगता रेसिपी?
किस काय बटाटे आपले सालं काढून घ्यायची. स्वच्छ धुण त्याची अ अ किसनीवर असं बा आपल्याला पाहिजे तस असं किस पाडयच असं
हा हा म्हणजे त्याची खिसनी म्हणजे आपलं खोबरं वगैरे खिसतोय त्या खिसणीनच काय?
नाही वेगळी असते बघा ती चार ह्याची.
होय काय म्हणजे आपण खिसनी न स्टीलची खिसनी अस
हा स्टील हा चालते की ते पाडायचा आणि मग अस एक-दो चार वेळा पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवायचा म्हणजे पूर्ण फेस जाईपर्यंत.
हम्म.
आणि मग त्याच्यानंतर, त्याच्यावर जरा तुरटी फिरवायची. रात्रभर पाण्यात ठेवायचं. आणि सकाळी उठून मग ते जरासं शिजवायचं. जास्त पण वाफवायचं नाही, थोडंच वाफवायचं.
पण ते मला वाटतंय पाच किलोच वगैरे असं जास्त होत नसल, तेवढंच थोडंसच होत असणार.
थोडंच होतं ते जास्त पडत नाही, आपल्या चिप्स सारखं होत नाही ते.
हां, आणि वाळल्यावर तर आणखी जरा त्याचं कमी होत
हां, कमी होतं, आणखीनच कमी होतं.
हा, मग त्यात काय नंतर वाळल्यानंतर शेंगदाणे वगैरे घालून तळलं तरी चालतंय.
छान उपव शेंगदाणे, कडीपत्ता वगैरे असं घालून, असं छान हे करायचं. मस्त तयार होतो, चिवडा.
मग दहा किलोचा करायला पाहिजे, तवा कुठं ते एवढा एवढा होणार.
हा, दहा किलोचा केला तर कुठ थो जे एक अर्धा डबा होईल. जास्त काय होणार नाही ते आणि टाकताना पण असं म्हणजे अ पसरायचं असं, हातानं असं फेकाय फेकल्यासारखं करायचं.
हां, हा.
गे चिकट चिकटून पडतंय ना ते.
हां, बटाट्याला कसं स्टार्च असतंय ना जास्त.
हां, ते एकदम चिकटून पडतंय, मग असं घट मग हे होत नाही ते. सुट्ट सुट्ट पडत नाही, साडीवर वगैरे चालतं. साडीवरच घातलेलं.
हां, एक ऊन दाखवलं तर चालेल काय, दोन दा दाखवायला पाहिजे मग.
आ.
ऊन ऊन म्हणजे दोन दिवस.
हां, दोन दिवस वाळवायचे होय, दोन दिवस वाळवायचं उन्हाळाभर पावसाळा भर ठेवायचं म्हणल्यावर काय, उन्हाळाभर वाळ, दोन ऊन दिली तरी चालतंय.
हा, लवकरच चालू कराय पाहिजे, नाही तर मागच्या वर्षीसारखं हो, मे महिन्यात.
होय, हे आता चालू होईल पाऊस. आता म्हणूनच आधी चालू केलं, सगळ्यांनी आता चालूच केलंय.
हां, झोपत नाही का मग दुपारी?
नाही, झोपते की जरा. आवरलं आता, आता जरा थोडा वेळ पडायचं. आणि मग काय बटाट्याचे चिप्स केले, होय, बाळ झोपलंय.
हम्म, दुपारी एक दोन तास झोपत असल.
होय, दुपारी झोपतंय की दोन तास.
आ हा.
हा. बटाट्याचे चिप्स वगैरे पण केले. त्याच पद्धतीनं केले. अ... शाबूच नाही अजून करायचाय, आता हे चालूच आहे की काय. काहीतरी मुलांची परीक्षा देनं आहेत.
हा, होयच की हे सगळं झाल्यावरच आता कसं एक-एक-एक व्हाय लागल्यात ना सण.
होय. सण आहे त्याच्यातमधी.
नाही. बरोबर आहे की म्हणजे आता कुठे एक सुरुवात केली तर कुठ मे महिना पर्यंत सगळ कव्हर होईल.
होय. ते कवर होईल आणि मुलांच्या घरी आवरून डबे वगैरे ते मुलांचं बघून. ते एक -एक दिवस करायला लागत.
करायला लागते हा बरोबर आहे आणि एक्झाम परत असणार ना मुलांची.
होय. एक्झाम पण आहेत आता.
सगळं बघूनच कराय पाहिजे बरोबर आहे.
कोणीच की हो. तुम्ही काय बनणार आहे मग?
आमचं काय आत्ताच जरा सुरुवात करणार जरा बटाट्याचे उपासाचेच पापड करायचे.
हा- हा तुमचं काय वेगळं आहे काय रेसिपी?
हा. म्हणजे बटाटा उकडून घ्यायचा आणि जरा आपला शाबू असतो ना. आता दोन किलो बटाटे घेणार असेल तर एक पावशेर शाबू घ्यायचा. आणि ते शाबूचं पीठ करायचं.
पीठ करायच हा.
आणि बटाटा उकडून घ्यायचा आणि किसनी जास्त गिरी शिजवायचा नाही आपल्याला तो किसणी न खिसायचा. त्याची सालं पहिला सगळी काढून घ्यायची. खिसणी चांगला खिसायचा आणि आ आपली हिरवी मिरची असते ना हिरवी मिरची वाटून घ्यायची मग मिक्सरला बारीक करून.
हा- हा.
त्या बटाट्यात पण टाकायची मिरची शक्यतो जास्त तिकड घ्यायची नाही त्या लांब - लांब त्या ना जरा अशा कमी तिकटाच्या घ्यायच्या.
कमी तिकटाच्या हा.
हा कमी तिकटाच्या घ्यायच्या. आणि मग शाबूचं पीठ पण त्यात मिक्स करायचं. आणि पाणी वगैरे पण टाकाय लागत नाही कारण बटाटा कसा शिजवल्यावर मग ते पीठ टाकायचं आणि चांगला एक त्याचा गोळा घट्ट मळून घ्यायचा. मग मळल्या नंतर आपली पापडाची तांदळाचे पापड करायची मशीन असते ना.
हा त्यांनी करायचं.
हा मशनीमधन फक्त पापड लाटायचं टाकायचं.
टाकायचं.
जरासं तळल्यावर थोडस लाल होतय तो खरं चवीला आणि उपासाला. बाकी कुठल्या पण रेसिपीच्या ह्याच्यात टेस्ट सगळ्या
टेस्ट ट्राय करून बघते.
हा नाही - नाही करा की एकदा ट्राय करा आणि मग मला पण सांगा कसं वाटलं किंवा काय.
हा -हा उपवास असतात ना. जास्त घरी पण असतात सगळ्यांचे. मण ते काय रोज उपवासाला करायचं.
तुम्ही ते ट्राय करा मी जरा खीच ट्राय करते.
हा चालेल की.
हम्म. मी काय म्हणजे हेच करत होते वेफर्सच पण कस वेफर्सला कुटाणा पण लई ये बाकीत होतय सगळं.
हां.
वाळत घालायला दोघी तिघी जण आरामात पाहिजेत त्याला.
होय दोन तीन माणसं तरी पाहिजे एक शेजू वर म्हणजे टेरेस वर जास्त वर आता असलं की एक दोन माणस तरी पाहिजे न्यायला या आणायला त्यातच वेळ जातो सगळा. परत ते पसरवायचं एक एक एक एक.
आणि ते मुलं वगैरे घालायला लागली का कसं कसं पण टाकत्यात ते काय आपल्याला लय पटत नाही मग अ जरा ते व्यवस्थित घातलं तर जरा बरं वाटत ते.
ते पण कसं लगेच परतं न म्हणजे त्याच्यावर साडे अंथरून परत त्याच्यावर साडी अंथरायला पाहिजे नाही तर ते पूर्ण वारं सुटलं की मग सगळ्या टेरेस वरच होत ते सगळं.
ते झालतं एक वर्ष आमचं तसं काय एवढा अंदाज न आमाला सकाळी सगळे लांब सरग साडी करून घालून आलोय आणि कुठ तर बाहेर गेलो, बाहेर जाऊन आलो आणि वार जरासं सुटल होतं आल्यावर बघतो तर काय सगळं टेरिस वर एका बाजूला गोळा होऊन बसल होतं ते.
होय आमचं पण या वर्षी तसंच झालंय मुलं पण आमची घालू लागलेली जरा.
हा हा.
आणि त्यात पाणी वगैरे सगळं आलेलं घरचं आवरायचं होत तेच सगळं वारं सुटलं ते वाऱ्या सुटलं तेव्हाच आम्ही घातलं ते. ते सगळ्या टेरेस वरच झालं मग परत ते सगळं गोळा करून नवीन चटई अंथरून मग त्याच्यावर साडी घालून परत त्याच्यावर साडी झाकली.
साडी हा.
आणि मग हे केलं तेव्हा कुठे ते वाळल नाही तर सगळ्या टेरेस भरच प हे झालं पसरलेली.
एका बाजूला बसल होत चांगलं ते मग काय टेरेस पण स्वच्छ होता म्हणून काय एवढं वाटलं नाय लगे गोळा काय वाटत नाही पण ते मातीचं कण वगैरे असलं ना
ते बघ्यास वगैरे पडला की त्याच्यावरच ओल्ल असतय ना ते त्याच्यावर जाऊन बसतय ते.
हा सगळ चिटकून बसतंय त्याला.
चिकटून बसतय आन ते निघत पण नाही ना मग ते काळपटच दिसत्यात मग.
नाही खायला बरं वाटतंय आपल्याला कुठलं पण पण ते करताना काय होतय ते बायकांनाच माहितीय.
बायकांनाच माहिती होय ते काय उन्हाळा आला की बायकांची काम चालू अस हे करायचंय, ते करायचय चालूच असतंय.
बरोबर येतय का तो आणि अंदाज घेतलेला तो आणि वेगळा.
हा टेस्ट बरोबर येतीय का? का वेगळी होत्या त्या त्यात हे होत.
तुम्ही कमी शिजवला ना तर लगेच लाल लाल पडतोय तो.
लाल पडतय आणि एकदम पातळ पण स्लाइस पडले की ते करपतय एकदम. आमचं एकदा झालेलं तस. एकदा मग आम्ही पातळच स्लाईस पाडल्या जाड वगैरे पाडल्या नव्हत्या वेपर्सच्या.
हां.
ते पाडल्यान वाळल्यानंतर तळून बघितल ते एकदम तेलात टाकले की अस ते लाल भडक करपूनच जाय लागलं ते.
हां होतय तस.
ह्या वेळेला मग जाडच एकदम पाडले. म ते आता हा व्यवस्थित हाय व्यवस्थित हाय छान झालं चवीला पण झालत
हा नाही जरा सण जाड असलेलाच बरा वाटतय खायला पण बरं वाटतय ते.
हा आणि कसं करपत नाही ना ते तेलात टाकलं की लगेच करपून या लागलं बाहेर म ते
काढताय सगळ्या बटाट्याचं
हो हो साली पूर्ण बटाट्याच्या काढल्या, पाण्यातच पाणी पण जास्त लागत त्यांना ते धुवायला वगैरे म्हटलं तर जास्तच लागत.
हा नाही नाही बरोबर हाय की.
चार पाच वेळा धुवायचं म्हंटलं की
होय आणि ते तुरटी पण प्रमाणातच पाहिजे त्याला तुर टी जरा जरी कमी जास्त झाली म रात्रीच तुम्ही फिरता का रात्रीच त्याच स्लाईस करून ठेवलं होत
होय होय रात्री जेवण वगैरे आवरलं सगळं भांडी वगैरे आणि म रात्रीच म ते सगळं करून म सकाळी शिजवलं. मीठ वगैरे घालून असं हे केलं. जरा कच्चा जा असं आपलं घुसलं एवढं बघायचं शिजलंय काय
हां हां
म ते कळतय ना आपल्याला जरासं हे वाफवलय ते
कीस पण डायरेक्ट सकाळीच पाडला का
कीस नाही कीस आदल्या दिवशीच पाडलेला ते आणि बटाटे वेफर्स एकदमच केले.
हा
चालेल सांगा म आणि कुठली रेसिपी असेल तर नवीन उपवासाची
हा बरं बर चालतं घ्या लावते तुम्हाला आणि हा ठेउ काय हा